हॅलो आगं नाही ना तुझं बाकी आहे का
माझे पंधरा कॉल झाले आताशी ह उ सोळावा आहे तुझा
अरे बापरे किती सांगितले असे
किती सांगितले काय माहिती ते पाच पाच करायला लावताय किती काय माहिती
तीस हे वाटतं तीस
तीस आहे का पहिले पाच केले नंतर रात्री परत पाच केले आता परत येतंय आता काल रात्री पंधरा केले मी
हा मग एका जणाला कमीत कमी पाच करायचे आता तूम्हाला आगळी वगडी करून घे
हा तुला केले गेले ना काल पण केले गेले तुला भरपूर
हा चालू ठेवा माझं काही नाही एवढं सेकंद जास्त पडू दे किती आले आता सेकंद सत्तावीस पडू देतं माझे आताशी चारच झाले तुला मला करू दे आता घडी घडी फोन
चार म्हणजे मागचे पण धर ना तू
माग चारच झालेत फक्त हा कोणीपण द्यावेत त्या बाईचा नंबर टाक ना मला मी पण तुला एक नंबर देते ते मी भावीश म्हणून आहे बघ
हा बरं काल मी एका बाईला पण लावला तिला माझा आवाज जात नव्हता पण मी हँलो हँलो केलं थोडसं बोलली आणि कट केला अ नंतर एका बाईला लावला तर पण आपलं इथं डीजे चालु होता समोर लग्नच होतं तिला आवाज येत नव्हता हा हा
आणि तू पण करून दे त्याला तो करून देईल मग परत जर त्यालाच करायचं एक दोन वेळेस मग भेटलं तर तु बंद असं
बरोबर आहे हा
मालेगावचाच आहे वाटतं तो पोरगा म मध्ये तू मालेगावच्या एका भाषा बोलू म्हटलं भाऊ मी मुंबईची सांगू नको बरं काय माहित काय माहिती बाई
ना
पोरांना अलाउड नाहीय केलं असेल त्याने कोणीतरी बहीण बींच्या नावावर केलं असेल पण नाव दिसतोय नाव डायरेक्ट
आता
चल आता कर मला मी करते तुला थांब